हॅलो.
हॅलो. हॅलो. ऐकूयले काय मी बोलतच बसलोय तू कधी कट केली असं मला माहीतच नाही
अध लवडला सायच
हम्म काय माहित बाई काय समजना ते का होईना झाले हो. म्
बोला की
आणि ऐकय ते ट्रान्स्क्रिप्शनच आहे माहितय ते चेकिंग करायलेत काय आणि चुकीचं झालेलं कधी काढाय लात माझ अठ्ठावीस चुकल्यात आणि वैष्णवीचा आठ
तेडले क नाही
होय
रेडाले किंग मी काय चेक केलो नाही कसं चेक करायचं
अगं दिसतय ना वरतीच कार्यानाकारली म्हणून
अकरायेत मग
अल्ला माझं अठ्ठावीस आहे आणि वैशीच वैशीचं कणी पाचशे वैष्णवीच पाचशे रुपये पेंडिंगला दाखवाले माझं कायच दाखवाय नाही मला मिळतात काही नाही ग.
बघा बाई तुमचं दाखवाल्यात माझं काय दाखव ना. रात्रभर बसून केेलोय मी ना.
एवढे कशाला खासफास केले जरा बघून बघून करा येत नाही.
अगं सोपं सोपं सुद्धा मला काय समजा ना कशात काढल्यात तिनी.
तिथं चेक करायला येतय की हो लई वर जाया लागतय.
व्हय काय आत्ताच तस व्हयले ते. ह मला कंटाळा आलाय व्हय दीदी.
कंटाळा आलाय मला आता.
का जा की घरला
आता बोलायला बोलायला हो काल तरी पिंगाल तो मी क्लासमध्ये.
का रात्री काय जागा होतीस.
अ अ लवकर उठून सवय नाही काल लवकर उठून कॉलेजला गेलतो ना.
हम्म
मी पण आणि वैशी पण वैशी तर डोळे झाकालतील.
आता सवय कराय पाहिजे कॉलेज चालू होणार.
हम्म तर कसरनी आता म्हा सगळी सगळीजण म्हणायला लागलेत की थरकर सर आता दोन दोन वेळा घेतात सकाळी एक क्लास संध्याकाळी क्लास.
हम
होय
संपायला पाहिजे ते पोर्शन.
दोन विषयाच संपत नव्हतं. आता चार चार कधी संपवत्यात. की हो बाई काय नवं.
कॉलेज चालू व्हायच्या आधीपासन लवकर चालू करतील, की नाही आमच केवढ्या लवकर
सिल्याबस याय नको चालू करून काय करतील तेनी.
का सिल्याबस
नाही, आमचच पहिलाच आम्हीच हाए म्हटल्यावर सिलेबस आम्हाला वेळानच मिळतोय, एम व्ही पी च आम्हीच आहे की पहिला त्याच्यामुळे आम्हाला सिल्याबस वेळानच मिळतोय.
हम्म हम्म. सोप कर एक्झाम मग तुमचच पहिला आहे म्हटल्यावर.
म्हणत्यात बा ह्या वेळेला कसला अवघड होत पेपर. सोपा असू दे ग पेपर खरं ते लक्षात राह्या पाहिजे की, आमच दोन विषातच थोडं कन्फ्युजन होत होत प्रॉब्लेमच आता तर तीन येत आहे.
समजा ना बाई काय काय शिकायचं पास होणार आहे, फक्त मी आता काय मार्क
काय?
आता किती वेळा तेच तेच बोल.
काय म्हटलीस? अगं या वेळे लेजनाचा विषय राहिला सेकंड इयर मध्ये.
तुमच्या याच्यात?
आमच्यात नाव गं बाकीच्यांचे. आणि आमचा कसं, ग्रुप मधली एक थोडी इकडं, थोडी तिकडं. हम्् पेपरला पण कस ग्रुप मधली का थोडी इकडं, थोडी तिकडं असं होत होतं गं. मग आता कस झाले? गुरु सगळे क्लिअर झालेत ना? मग पेपरला कस करतात. क्लिअर झालेल्यांचा पहिला नंबर टाकत आणि म नापास झालेल्यांचा टाकतात.
हम्म हम्म ह्.
मग मला तरी वाटते, आता सगळ्यांचा एकाच क्लासमध्ये येतोय नंबर.
हम्म. बर पाऊस आहे काय ते तिकडं?
नाही, ऊन पडले. मगाशी जरा वातावरण झालतं. पडालता बंद आहेता.
हम्.
पाच मिनिटं झाली बया अजून पाच मिनिटं.
आता अजून किती? होे. अ चौता नंद.
अजून दोन लागतील.
हम्म.
थोड्या वेळान करू काय ग?
चालतंय की.
हॅलो, सर थांबल्यात ग आत तिथं. हेि तेवढा कट झाल्यावर. हा.
माझं तीनजार झाला होत्यान. तेच की दुसरं.
मलाच वेळ नाहीये करायला.
मला तर कुठं असतय. दिवसभर ऑफिस मध्ये
मग कधी येणार तू?
तेवढे
कधी येणार तू? हा हा.
याला दवाखान्यात येते बसुन. भेटलेचे मला तर,
हम्म.
आणि का, कधी जाणार म घरला?
बघणार चार ला जाणार. चार नाही तर पाच ला.
हम्म. काम लेगेच भरायचं?
ता,
त्याचा फॉर्म भरायला लागतय का? त काय देणारेच ना एक्झाम
एक्झाम देणार नाही. ते पोरट हटल ला भरायचं कसं म्हणजे जीएसटीचा नंबर काढायचं कसं हे सांगायलेत ग माझ जरी झालं तरी पण मला बघत बसायच पाहिजे सगळ्यांचं
ह
पाय लाई दुकाया लागल्यात बाई, माझे तरी.
उभारल्यास पा हो का बसायला जागा नाही.
आता गेलो की तिथं क्लास चालूय आवाज येतोय बाहेर आहे मी इकडं
बाहेर पण खुर्च्या होत्या की,
बाहेर म्हणजे तिथं गॅलरीत ना इकडे चपल
जेवलं की इथं येऊनच जेवले.
डबा घेऊन गेलीय का?
हम्म,
अजून एक मॅटर झालाय बै दिदे
काय झालं?
सांगतू तुला नंतरच्या कॉलमध्ये
हम्म कशाबद्दल आहे.
पप्पांच्या फोनला फोटो पाठवल्या बाई
का!
बारावीतलं माझं नाही आत्र सेल्फी घेतलेलं
हा न
आणि आम्ही ते प्रोजेक्ट कराय नव्हतव काय
हम् ह
ते डिस्कशन करायल तावग आणि त्याच कोण व्हिडिओ करून पाठवलेलं ती मुलगी अस कनी ्रला माहित होते वाटत कोण व्हिडिओ केलत ते आणि तिला आज भेटलाव आणि तिला वरडलो बीकॉम फर्स्ट इयर लिहायच ग ती तुला काय कळते काय नाही म्हटलं दोन साईडला मुली उभारलेत आणि व्हिडिओ करून कुणाला पाठवलेसं म्हणत्या मला वाटलं नव्हतं आम काय आंबू दिदी असं करेल तुझी आंबू दिदी वरच्या गाठीची हाय म्हटल आमच्या पप्पांनी फोटो पाठवला व्हिडिओ पाठवल्याय म्हंटलं नशिबाची तुमचा पप्पा काय म्हणाय नाही तेवढं का सिरियसली घ्यायनी तर म म्हंटली की आमच्या घरात असत तर आमच्यातलं हे झालं असतं कळते काही नाही म्हंटलं तुम्हाला जरा तरी काय आकला आहेता काय नाही वरमले तिला घाबरलेली ती रडायचं का आलते ती पोरगी
हम अस काहीतरी करत असताय तुम्ही ऑफिस मध्ये
अमृताच्या पप्पासनी भेटाय गेलतो
एकटेच का.
हा आतरायला घेऊन गेल तुझी एकटीाय जाते मला माहित नको घर कुठे आहे त्यांचं. मग आत्र्या म्हंटलं घराकड काही नको.
मग त्यांचा पप्पांचा व्हिडिओ म्हणजे त्यांनी बोलाला त अमृत. ला ओरडाल त फोन व तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. म्हंटल पुरगीला. पुरगे रडलोय बाळ मी दिदी हसालेस काय तू. मपोरगीला सांभाळा म्हटलं पुरगी काय असल चाळ करायला लागले इथं. आमच्या बाप्पासनी फोटो पाठवले म्हंटलं आ खेड्यागावात कस विचार असतत माहित आहे ना मी कस जाऊता बापांच्या समोर असं म्हंटलो ग. ल का काय बोललोय मी त्यांच्या पप्पासनी कळते काय नाही तुमच्या पोरगीला म्हटलं पप्पा गप ऐकत बसलेलातेंच
सगळ आताच सांगतेस काय.
बरं ठेव बाई नंतर न फोन कर. मीच करतो ते कधी करायचं ते सांगतो.
बर बर
ठेव ठेव ठेव कटकर
हो का का.